हॅलो.
मी आज तुम्हाला सावित्री मी आज तुम्हाला सावित्री हॅलो.
हा हा, जोरात बोला थोडं हां.
हा. मी आज तुम्हाला सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे.
सांगा ना.
ह तीन जानेवारी इसवी सन अठराशे एकतीस, दहा मार्च इसवी सन एक आठ अठराशे. सत्यानव या एक पुण्यातील सामासुदारक त्यांचा सासर त्यांचा मंदळ. मंडळांनी अखेर वेधेचा, केला त्या काही.
त्या त्या, आणि कवित्री होत्या. पुण्यातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती आत्मा महात्मा. ज्योतीराव फुले. जाच्या सोबत त्यांनी पुणे परिसरातील. महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाचा अभ्यास. केला सावित्रीबाई आणि त्यांचे. पती हे पुण्यातील मिस फेरारी यांचे. ब्रिटिश शिक्षणाने प्रेरित होऊन. अल्पकाळ हिंदू ब्राह्मण मित्राच्या शह्याची शाळा सुरू केली. या दोघांनी एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळ मध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळ रोजी पुणे येथील भांडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली ती जागा ज्योतिराव फुले यां च्या हिंदू ब्राह्मण मित्राने शाळासाठी दिली होती. ही शाळा देशात स्थापन झालेल्या भार तीय माणसाच्या सुरुवातीचा शाळा पीक एक होती ती शाळा सहा महिने सहा महिने चाललेली मुलीच्या अनेक शाळा बीटनशी सुरू केल्या. अ अहिल्या नगर येथील मिस फेरार यांच्या शाळेतून त्यांनी प्रेरणा घेतली. एकोणीसशे सत्तेचाळ मध्ये विद्यार्थी साहित्यिक आणि वैज्ञानिक व देवदजञ ब्राह्मण. सर्व नुकार सामाजाचा मुंबई ची शिल्पकार नाना शंकर शेट यांनी मुंबईच्या गिरगाव परिसरात मुलींसाठी कमलाबाई हायस्कूल केली सुरू केली ती अजून चालू आहे. हे तुम्हाला माहित आहे का?
हे काय? नाही नाही सांगा ना तुम्ही. सांगा ना.
अ एक मिनिट थांबा तुम्ही.
बरं.
पागल पाच लोक कोणतेही पाच लोकाले तीस कॉल करायची आहे.
काय ना चालते असे पैशे येते.
हम्म तेच सहा महिने. चाललेली मुलींची अधिक शाळा माय हॉबी सुरू केल्या मेरी बेबी. अहिल्यानगर येथील मिस फेरार यांच्या अजून कप्रांची प्रेरणा घेतली. मुद्दाम करतेय. एकोणीसशे सत्तेचाळ मध्ये विद्यार्थी विद्यार्थी साहित्यिक आणि वैज्ञानिक तंतव ब्राह्मण सुवर्णक समाजाचे मुंबईचे शिल प कारणना शंकर शेट यांनी मुंबईच्या गिरसाव परिसरातील मुलींसाठी क कलाबाई हायस्कूल सुरू केली ते अजून चालू आहे बेबी. पेरी चरण सरकारने एकोणीसशे अठरा सत्तेचाळ मध्ये. बारासात एवया बंगली शहरात कालीकृष्ण गर्ल्स हाय स्कूल नावाची मुलींची शाळा सुरू केली. विदर्बी पारशी समुदायात मुंबईने एकोणीसशे सत्तेचाळीस मली मुलींसाठी एक शाळा देखील स्थापना केली तसेच एकोणीसशे अठराशे सत्तेचाळ मध्ये मला हिंदू मराठी राजे भोसले आणि सातारा येथील मुलींची शाळा चालू केली. मात्र सावित्रीबाह्या पुण्यातील मुलींच्या ब्रिटिशकालीन ब्रिटिश शिक्षणाच्या पहिल्या शिक्षिका होत्या त्या इंग्लिश शिक क शिकण्याच्या पुरस्कार होता. स महाराष्ट्राच्या सार्वजनिक सुधारण चळवळी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखले जात तात जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि नायाकरण वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले मुले फुले यांनी विध विधवाचे होणारे केशवपण थांबण्यासाठी पुण्यात व्या वाहण्याचा संप घडवून आणला होता त्या एखा लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले इसवी सन अठराशे एकोणसत्तर मध्ये पेलगी अरे अरे अरे गंड. साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील तिघांची लगण झाली.
हम्.
दहा मार्च एकोणीसशे अठराशे. आ एकोणसत्तर मध्ये रोहित त्यांचा मृत्यू झाला. तीन जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्दिन म संपूर्ण महाराष्ट्रात बालिक दिन हवा. महिला दिन मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? हॅलो.
हॅलो.
हे तुम्हाला माहित आहे का त्यांचा जन्म तीन जानेवारी म्हणून त सा महिला दिन किंवा बालिक दिन म्हणून साजरा केला जातो.
हो आम्हाला हे माहित आहे आणि आमच्या कॉलेजमध्ये पण हे साजरा केला जातात. हा प्रोग्रम
तुम्ही या कार्यक्रमात कधी गेले होते का?
हो आमच्या स्कूलमध्ये होत असते ना.
अच्छा. मी समोरची माहिती सांगू इच्छिते दहा मार्च एक उणीसशे.
अ्.
अठ्ठ्याण्णव म अठ्ठ्याण्णव रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांना सम समनजन्थ टपाल तिकीट्स प्रसिद्ध केले आहे. एक दोन हजार पंधरामध्येध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. तीन जानेवारी एकोणीसशे सतरा दोन हजार सतरा रोजी सावित्रीबाई फुले यांचा एकशे. एकशे शहाऐंशी वा जन्मदिवस पण गुगलडुगल. प्रसिद्ध करून गुगलने यांचे अभिवादन केलेय. त्यांचे चरित्र सावित्रीबाई फुले सावित्रीबाईच्या आईचे नाव लक्ष्ममीबाई आणि वडिलांचे गाव खंडोजे नवसे पाटील होते हे गावाचे पाटील होते एक इसवी सन अठराशे चाळीस मध्ये ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईचा विवाह
अ.
वय नऊ सावित्रीबाईची वय नऊ तर ज्योतिराव ते वर्षाची होते हे तुम्हाला माहित होते का?
हो हे थोडी बहत माहिती आम्हाला माहित आहे.
अच्छा हो हो येता. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे कटुघ्नचे मोगोरे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे यांचे कारभार प्रतिधान पेशव्यांची यांना पुण्याततील मुलबागेची जमीन बक्षिस दिली म्हणून हे पुण्यात घेऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांचे फुले हे आडनाव मिळाले हे तुम्हाला माहित होतं का?
नाही हे आम्हाला नव्हतं माहित
गदी. सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांची आई त्यांना लहानपणीच वारली ज्योतिरावांनी मावस आत्या सगु संगुणाबा सगुणाऊ यांनीच त्यांना सांभाळ केला सगुणाव एका इंग्रज अधिकाऱ्यांच्या मुलांचा दाई म्हणून काम करायच्या त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही याय चे त्यांनी ज्योतिरावांना प्रेरित शिक्षणासाठी प्रेरित केले सावित्रीबाईंनास ख्रिश्चन मिशन मिशनाऱ्यांची लग्नापूर्वी दिलेली एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या त्यावरून जो तरावान ह एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले सगुणावने मा मगासांच्या वस्तीत एक वर्ग काढला एकोणीसशे अठ्ठेचाळी हा त्यांचा पहिला वर्ग होय सगनाऊ त्या शाळेत शिकवू लागल्या एक जानेवारी इसवी सन एक अठराशे अठ्ठेचाळी रोजी पुण्यातील बुधवार पेटेल भांडेवाळ्यात ज्योतिराव आणि सावित् त्रि बाईंनी मुलींची शाळा काढली तातकालीन स्वतःच्या कुटुंबातल्या व स्वतःच्या सामाजिकारांना समजता सावित्री बाईनी विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक् शिक्षक इतर मुलांनाही शिक क्षण दिले त्यात्कालीन ब्रिटिश भारतातील एक एतीऐवजी व्यक्तीने काढलेली पहिली शाळा ही बांगलामध्ये सु रु झाली
बारसाची ही पहिली मुलींची शाळा होती यापुर्वी वी मिशनरकांच्या काढलेल्या चौदा पंधरा शाळा उत्तर भारतात त्या भारतीय माणसांची मुलीची परिस्थिती शाळा पॅरिस सरकारची हो होय नंतर पुणे येथील आपल्या शाळेत सात्रीबाई म्हणून काम करीत असत ज्योतिराव यांच्यावर ख्रिस्ती स्त्रियांच्या प्रभाव होता मात्र सावित्रीबाई हिंदू देवत आपली आराध्य मानत त्या काळात पुण्यातील अन्य भागातही दोन तीन मुलीं च्या शाळा सुरू केल्या व काही काळ चावल्या फुले उतांची शाळा लगेचच बंद पडल्या
ह.
सावित्रीबाई च्या शाळेत सुरुवाती शाळेत सहा मुल ले होतया पण एकोणीशे अठ्ठचाळी साल संपेपर्यंत ही संखे चाळ पंचेचाळ पर्यंत जान पोहोचली यशस्वी शाळे ची स्वागत करण्याचा घर घरण्या धर्म बुलाला जग बुडणार काही. आला असे सांगून गेले गोविंदराव फुले यांनी विरोध केला त्या त्यांच्या समाजाचा त्यांचा पाठिंबा नव्हता परांगणे संघर्ष करत हा सावित्रीबाईंनी शिक्षणाच्या प्रसंगाचा उप पण चालू राहिला त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले सगुनाव सोडली गेली अनेक अपघात दोन्ही सावित त्रि बाई डगमगल्या नाहीत शिक्षणाच्या प्रसा परिसरासाठी यांना सामाजिक क्षेत्रातही त्या काम, त्या काम करण्याचे गरजेचे आहे स्रीयांचा आत्मविश्वास करणे हे गरजेचे आई सावित्रीबाईने ओळखले तुम्हाला मी सांगलेली माहिती तू समजले का
हो ना तुम्ही आम्हाला सांगितली माहिती आम्हाला खूप फार पणे समजली चांगल्या नाई
तुम्हाला -तुम्हाला आवडली का?
हो मला खूप आवडली, तुम्ही सांगितलेली माहिती.
ठीक आहे, मग ठेवा.
हो ठीक आहे मग, करते मी आता हो. बर बर ठीक आहे.